हा बोल हॅलो आवाज येत नाही का
हो हो येतय
हा बोला
काय करू तु एकही कॉलनी झाला
नाही ना ओ ताई येकही कॉल नाही झाला आणि माझे काहीतरी अडचणी न हाय
अरे तू फोन करत की नाही त्यावेेळेस पाहायचं त्या बाईक माझ रकाम पण असल तरच करायचं आपल्याला
हा व काय नाही ते ताईच एका ताईचा आला होता मला तर त्या म्हणत हो त्या कॉल करा आ
हा केला आवता का तेले तेले केलेता का मग
मी लावून लागून नाय राहिला ना पण माझ्या ते सर्वर काहीतरी दवून दाखवून राहिलं.
ते आभाळ आहे ना त रोजच तसंच सुन राहियल सडाऊनचून रायल.
होवं काय माझा एकही पण कॉल नाय झाला ना
ते उशिरा केला तू कालपासूनच सुरू केलं ना वाटते. या आज केला सुरू आज सुरू केला.
एक मिनट
हो.
थांब ग तया हॅलो बोला ताई
लेकर
फोन आला व्हय अजून कोणाचा इथं नाही ना कटला थांबा एक मि एक मिनिट थांबा ताई चा वं फोन लागला. आता नको तुझे चांगले खेळली तिच्या सोबत
आम्ही काय करू राहला आणि ते हे हित डोस्क्यावर बसायला ठेवा. आ काव काशलामाया बडेला येऊ नको म्हणते काल दिन थांब ना हॅलो चालू ठेव ताई हं
हा बोल तू बोल
हो अ ते लेकर हे करू राहिले कल्ला करू राहिलेय तर मी ते बोलून राहील थोडेशी नाही नाही चालू ठेवा. त्याला समजून राहिला का बघा आणि हिलेस काय डोमणीला का समजून राहिला या डोबली ती बोलते म याच्या पाय वं त भांडणं या लेकरांना पाय वं कवा तुमच्या पायाव भांडणं होतात ही आली की भांडणं करते. काल ते माशाचे पैसे म्हणते य चुकून झालात म्हणते हंडी कल्ला करुदे म्हणते.
नाय वं
हॅलो काय ह याच्या बापाच घर आहे का. कायले भांडण करता. पोरग आस भांडण करू नको. काय म्हणली माहितीय का मलाही चालत नाही भांडी धुवायला कोणी नाय आहे. याच्या बड्डेला कोण जाईल ग बाई ती बोलली. तुझं काम हे. माहीत तुले. लेकराला पाही. आलीन ते मारू राहिली ती काम आहे का तीजे आईले तीजे आयले दे मागेल ते म. ते काय बी बोल पियू बेटा पियू भक्ती. तिला काय नाही तू गौरी लई करत असत. अरे तिले आले की तिले हे करत तीले दोघीलाही हाकलून देत जाई. तिले हो तू घरी अरे. काय ग दोघांना व. अय डोली गाली डिचके जेवण कर ना तु
ही डाली लय बेकार हाय. हीच त हिला फुल लावते. राहीली ते आली ना बर तू हे मासे बी. गौरी मध्ये खेळाले तर त्याना हाकलून देते अग
धरून नेतील.
बई पण चपलीने भोडिन मग ये मी सांगून राहीली ते समजतंय पण मले.
स्वतःन तिथले हे करून ठेवलाय बध बध काल काय म्हणलासा म्हणले. मले हो म घर राहो आणि बोलं आपलं का मण बसली बदमास म लागलाव पण खरग आरामश भंड बाय बाई इथंच हिनं मारलं तर मला सांगत तू आता काय मारतू
इथ ठेव बाई. का हे चालते. तु काय काम केलं मी काम करून राहिले ते कार्या ॲप घेतलय त्यात पैसे. ठीक आहे फोन चालू आहे कर नाहीय पण त्याचा कार अनरकडे घेत फ. हा त अडी फेरतो. ला सांगतलं मॅम ते आता येत ना ते. मागतीसारखं तेव्हा डोब द्या. अ. इकड प जाणार. तिकडे प आता निष्क्रि. र्जन ते कस आहे तिची. लाून.
हॅलो!
आता कोणा मारला इथ. पला सबळी आे घरी. हे कालीराव जाऊ दे पण आता म मी काम कर काम केलं. अ नाल ती. टीचारांची माहि स झाल्यावर म पाका. बरं ढंगाचही झााडत ना. तुक जडा खायते तूलाड ख. आता पाय घर कस स्पत दिसू. बांधले वडले बी. त्या बुढ्याने बांधू लागल्या म त.
हॅलो.
नाही नाही ते जास्त चपडले की नाही घरात पाठव नुसती झाला तथे आजी सांगून ठेवतो मी. हे पाठ्ट स कायं पण इकं लकरड मारतयं पण त मग मारय. स तुमला ललेकराख जोनेत लकराले जोन कररा जा. नाही तू नल्याकडे हाकलतच जा मग मी अंतरत जा. तुम्ही जेता तर पाहिजे हल्नेळाले अल्भनेळाले. का. तर मोबाईल बंद. बंद कर मोबाईल तर मोबाईल जेवताेव. चालू पाहिजे,. भ जामा भाई बस का काली आणतो मी ह मोबाईल बंद होताय हे बरोर सांगू त्या मग काय करणार तुझी माहिती बघ म मत इसला लकले मारतव ना आजी बिचीी- तिची आजी आली की मी सांगत ति म्हकरा मार माझ माझ्यावडड पत तेवढी म्हटलं पण पण माला खराब माय मराो बो काला म प्रश गौरी मनी कल मन म मस्त काात दियाली बाई बाकीच दोन मि ल.
हॅलो,
पाहिजवा हई पाहिज ब ना हा बोला ओ ताई
अरे वाडूनच राहिले का लेकररा लेकं भाडूनच राहिले का अजूनही
बापा करं किती भांडतेे काय समजूनच मी राहिलं लेकराचं
कशी फोन करशील म मा तू सगळे
हगायता
दहा मिनिट पूर्ण झाले ना तरी वाटत नाही संपला.
झालेय काय. ह
मग काय, दहा मिनिटं होऊन गेले नाठीक मी प
सां काय
आता सध्या नाही आता सध्याकाळी लाव जा शेतात चालली,
बरं बरं
ह आता दुपारी कोणा आले कर हे पुनमागे वगैरे आहेत ना
दुसर्या आपण जर दुसऱ्या ग्रुपवर ऍड केला समजा त्या महिलाला कारण का आमच्या घर जर ते महिलाही एक घेतेेतो म्हणे
अ ऍप खोलाला लावतेले फक्त कसं आहे आता सध्याचे सध्या टास् नाही येणार दि बाराक महिने लागतील.
हा हो काण
हा कार्य ऍप ऑन करायला लाव फक्त
वििचारा होता मला दोन रुपये चाले फक्त त्या दिवशी मी ऍप खोलल होत,
बरं मी फोनवर बोलतो तुझसोबत हे हा कॉल कनेक्ट
ठीक आहे करा,
हो,